हा बोल की
काय करतेस.
काय नाही बघ बसलोय तू?
काय नाही बसलोय जेवण तेन झालं?
जेवण तेन झालं की.
मग मुलगी काय करत्या?
काय नाही बघ बसलीया
हो मग काय कु ठ फिरायला घेऊन गेला होता का नाही सुट्टीला?
नाही या वेळेला कुठे गेले तुम्ही गेलेला?
होय गेलेलो आम्ही पण सगळी फॅमिली गेलेलो म्हटलं तुला आपण विचारूया
हो हो नाही ग ह्या वेळे गेलो तुम्ही कुठे गेलेला?
आम्ही माथेरानला गेलो होतो.
हा
मग माथेरानच एक वैशिष्ट्य आहे माहतीय का तुला म्हणजे ते कसं वाहनांना बंदी असलेलं अ प्रदूषण मुक्त ठिकाण आहे
होय होय माहिती कि आहे क ऐकून माहित आहे
हा हा आणि म्हणजे माथेरान काय शांत हवेचं ठिकाण आहे हे पण माहतीच अस असं मग ते कुठं रायगड जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये येत. मग याच याच वैशिष्ट्य काय आहे कि त्यांच दस्तुरी आप ण इथून म्हणजे आपल्या कोल्हापुरातून जर जायचं झालं तर आपण इथून मग दस री पॉईंट पर्यंत म्हणजे आपल्या गाड्यांनी जाऊ शक किंवा ट्रेन न आपण कश पण गेलो असेल त्या तिथ पर्यंत जायचं मग तिथं तिून पुढं त्यांच्या अ तिथं घोडे आहेत परत त्यांच्या हातरिक्षा आहे मग आपण त्या घोड्यांवरून किंवा म हात रिक्षान ला म नाहीतर मग चालत असं जा जावं लागत.
हा
मग तिथे गाड्यांना आत प्रवेश नसल्यामुळे ते कसं अ प्रदूषणमुक्त अ हवेशी म्हणजे दहावा तिथलं वातावरण अस हा इथ प्रसन्न आहे मग बघायला पण तिथ म्हणजे आपण ज जर लहान मुलांना आपल्या म्हणजे घेऊन जायचं असेल तर मग तिथं आपण घेऊन जाऊ शकतो. कारण तिथं जास्त हवेचं प्रदूषण होत नाही असं म्हणतात मग माथेरानमध्ये कस बघायला पण पॉइंट असे छान आहेत. जसं की म्हणजे शार्लट लेक अ तर परत इको पॉईंट हे. लॉएसा पॉइंट आहे परत तर पॅनोरमा पॉइंट आहे जॉर्ज पॉइंट आहे आणि मंकी पॉइंट आहे मग या पॉइंट मध्ये पण. त्येकाच्या पॉईंटच म्हणजे वेगवेगळं वैशिष्ट्य आहे म्हणजे जसं की आ त्या शार्लट लेक व म्हणजे त्या हा एक तलाव आहे. मग या तलावाला त्यांनी अ शार्लट लेक असं नाव दिलंय. मग या लेक ला कस माथेरानमधील पाण चा मुख्य स्रोत ओळखलं जातं.
हा हा
आणि त्याच्या एका बाजूला घणदाट जंगल आणि अ दुसऱ्या बाजूला पिसरनाथचं मंदिर असं म्हणजे अ हा नाही हा लेक. मदी आहे आणि एका बाजूला जंगल आणि एका बाजूला मंदिर मग परत तस तसच इको पॉईंट पण म्हणजे सगळ्यात फेमस म्हणजे तितंला इको पॉइंट आहे इको पॉइंट म्हणजे काय तर अ तिथं आपण आता टीव्हीत बघतोय की अ दऱ्यांवरणी जातात. आणि तिथून आपण ओरडलं तर आपला स्वतःचाच आवाज परत त तो हा तो पॉईंट तिथं बघण्यासारख म्हणजे तिथं बघायला मिळतो आपल्याला. मग इथं हा पॉइंटला म्हणजे सगळ्यात जास्त च प्रेक्षक म्हटलं तरं अ इथंच येतात, आम अन खी पर्यटक इथं बघायला येतात म्हणजे जास्त. च कारण आपण आपण ओरडलं तर स्वतःचाच आवाज डोंगरावरून परत येतो. कारण कसं असतं जे आपण टीव्हीत बघत असतो मग आपल्याला जर खरोखरच ते म्हणजे करायला जर मिळालं हा तर छान वाटते मग तिथ ही जास्त गर्दी असत तसच लॉयसा पॉईंट आहे लोयसा पॉईंट वर पण अ प्रबळगड किल्ला आहे. आणि अ दऱ्यांचं पण दृश्य दिसते तिथे परत तं आपण म्हणजे बाहेर ज्यावेेळी जातोय फिरायला त्यावेळी आपण एक सनसेट पईट आपल्याला म्हणजे बघायला जास्त आवडते मग तिथ आप पण इथून ह्या पॉइंट वरून सनसेट पॉईंट पण बघ असं सनसेट पण बघू शकतोय. तसंच पॅनोरमा पॉइंट एक आहे पॅनोरमा पॉइंट पण हा म्हणजे अ मेन अ ह्याच्यासाठी अ सनसेट बघण्यासाठीच म्हणजे ठिकाणे ही जास्त उत्तम आहे. कारण सनसेटच्या वेळी तर गर्दी जास तसं पॅनोरामा पॉइंटला परत किंग जॉर्ज पॉईंट आणि मंकीे पॉईंट ला कस दऱ्यांचं दृश्य दिसतयं आपल्याला फक्त पण त्यांचं तिथलं म्हणजे निसर्ग सौंदर्य त्या दऱ्या बघायला आपल्याला म्हणजे छान वाटतयं मग आप पण तिथं कस म्हणजे ट्रेन न पण जाऊ शकतोय किंवा आपल्या गाडीनं जाऊ शक तोय मग माथेररानमध्ये दोन दिवस आपण स्टे पण करू शकतोय. अ परत तसच चं आपल्याला इथून जर जायचं झालं म्हणजे कोल्हापुरातून. तर अ सहा ते सात तास लागतात आ आणि म्हणजे जर आपल्याला आपण गाडीने जर गेलो तर मग ट्रॅफ पीक वेगैरे हेचा एक तास धरून चालायच. मग जास्त कमीत सहा ते सात तास लागतात. अ परत आपल्याला एका माण ह्याला तीन हजार रुपये पर्यंत खर्च येतो म्हणजे राहणं पिणं खाणं पिण ते. मग आणि परत त्याच्यात आपल्या खर्चावरून पण म्हणजे डिपेंड आहे ते आपण कस म्हणजे खर्च करणार अ किती रुपये हे त्याच्यावरून पण घ्या ठरते. मग तितला खाद्य पदार्थ पण अ फेमस म्हणजे तिथं चिक्की आणि फज म्हणून मिळते एक म्हणजे तेला गोड पदार्थ मिळतात अ तिथं म्हणजे चॉकलेट सारखं असते. पण त्या त्यात काय चॉकलेट मावा आणि आक्रोड एकत्र करून बनवलेला पदार्थ असतोय तो. मग हा पदार्थ कसा आपल्याचं मुलांना म्हणजे जास्त अ आवडतोय. आणि तसच मगज म्हणून पण मिळतय. एक तो अस बेसन हो आणि साखरेपासून बनवलेली बर्फी असत्या. किंवा लाडू असतो आणि तसच मग आपल्या इकडचे पदार्थ पण मिळतात तिकड म्हणजे कांदाभजी मिसळपाव. अ भाजलेल्या कणीस. अ आणि आपलं महाराष्ट्रीयन जेवण ते पण तिथं मिळत. मग आपल्याला कुठलं म्हणजे आ परपर राहायला हॉटेल्स. पण तिथं म्हणजे आपल्याला परवडणाऱ्या रेट मध्ये पण आहे आहेत ति
हा हा म्हणजे इकडच जर कोण फिरायला गेले कोल्हापूरचे वेगैरे तर काय प्रॉब्लेम येणार नाही. हा म ते म महारा प्रोक सही करा अ म दुसऱ्या जिल्ह्यात आहे ना राज्यात हम्म.
राय रायगड जिल्ह्यामध्ये नाही नाही रायगड जिल्ह्यामध्ये येते.
हा हा.
महाराष्ट्रातच आहे कोल्हापूर जिल्ह्यात नाही. अ रायगड जिल्ह्यात येते पुण्याच्या तिकडं. आणि तिथून एक म्हणजे आपण म्हणजे कधी. जाऊ शकतोय तिथं उन्हाळ्यात पण जाऊ शकतोय पावसाळ्यात पण जाऊ शकतोय. पण अ अ पावसाळ्यात म्हणजे तिथलं निसर्गसौंदर्य जास्त ते चांगलं दिसत पण तिथे एक म्हणजे हेय किंवा आ ए ट्रेन आहे टॉय ट्रेन म्हणून आहे ती ते. तथल मुख्य म्हणजे आकर्षण आहे ते नेरळ. ते माथेरान म्हणजे जातात ने नेरळ ते माथेरान दरम्यान ती जाण जाणारी ट्रेन आहे. म ती कस ती कसं अ घाटातून जंगलातून म्हणजे जात ना अ नाग मोढ वर्णावरून अशी जात्या मग त्यामुळ ती पावसाळ्यातच चालू नसत्या.
हा.
नाहीतर उन्हाळ्याची मग चालू असतीया मग आपण. अ उन्हाळ्यात जाऊ शक उन्हाळ्यात जाऊ शकतो आपण. ते म्हणजे ज्या आपल्याला सगळं जर म्हणजे बघायचं असेल तर आपण उन्हाळ्यात. उन्हाळ्यातच गेलेलं बरं कारण पावसाळ्याच कस म्हणजे आपण. जाणार मुलांना ते घेऊन ते सगळं हा.
तय आणि तिथं कसं धबधबे येतच नाही. ले म हा धबधब्यांमुळं ते धुकं साचलेलं असते ना सगळी
साचलेला असत होय त्यापेक्षा म आपण म्हणजे उन्हाळ्यातच. जास्त करून प्लॅन करतोय घेऊन जायच. असेल तर हा.
तुम्हाला बघा तुम्ही म्हणजे घरची फॅमिली वगैरे असं जर जाणार असला तर तिथं जाऊ शकताय तुम्ही.
हो हो नाही तुम्ही खूप म्हणजे असं चांगल्या पद्धतीने माहिती दिली प्रत्य तेक पॉईंटची आणि असं त म्हणजे ऐकून असं वाटत की कधी म्हणजे जाऊन बग बघायलाच पाहिजे एक्साईनटमेंट वाढते ना.
वाढते होय आम्ही पण असं म्हणजे बघित म्हणजे असं जायचं फिक्स नव्हतं. पण ते रीलस ते बघ बोन म्हंटलं होतं बघ एवढं काय. चांगलं म्हणजे असं हेऊ न वाटत नव्हतं पण तिथं गेल्यानंतर ते. सगळं बघून म्हणजे छान वाट म्ह जे हा गेल्यासारखं समाधान पण म्हणजे झालं असं.
होय होय होय. नाही बघूया तुम्ही म्हणजे चांगली माहिती दिली आणि मग आम्ही पण बघूया जर. कुठेतरी नक्की जायचा प्लॅन जरी झाला तर मग आम्ही माथेराणला म्हणजे जाऊ.
जाऊ शकते होय परत तसच म्हणजे हे कस दोन तीन दिवस आपल्याला म्हणजे जात माथेरानला तसच जर आपण वनडेल. ट्र्रीप जर काढणार असल तर म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी जर आपल्याला यायचं असेल तर आपण इथं आपल्या. गणपतीपुळेला पण जाऊ शकतोय.
हा हा
हा कारण तिथला समुद्र तिथं पण म्हणजे अ सनसेट पॉइंट बघायला म्हणजे मिळतय अ परत अ आपण जाताना गणपती मंदिरच तिथ. तिथलं म्हणजे एकदम मस्त आहे तिथलं गणपती मंदिर आणि. हा मग सकाळी आपण ते सकाळी लवकर पहाटे जरी निघलो. तरी संध्याकाळपर्यंत आपण येऊ शकतोय.
हम्म. होय
परत मधले आ म्हणजे अशे पैजारवाडी आ त मा लेश्वर असं पण म्हणजे आपण त्या ठिकाणी पण जाऊ शकतो गणपतीपोळ्याला जाता जाता मग दोन-तीन ठिकाणी ती पण वन डे ट्रीप म हो होऊ शकतात आपली.
होय होय. ह
म तुम्ही पण बघा जर तुम्हाला म्हणजे वेळ असेल एखादा दिवस तर आता पण आता कसं पाऊस पण उघडलाय थोडा
हां
आं मग तुम्ही म्हणजे जाऊन येऊ शकता.
होय होय. नाही जाऊ की आम्ही नक्की तुम्ही दिलेल्या माहिती नुसार म्हणजे आता जरी आम्हाला कुठं जायचं असेल तर मग आम्ही जाऊ माथेरानला. म्हणजे आता सोप्पं पण झाले ना तुम च्या म्हणजे जी माहिती तुम्ही दिली त्याच्यामुळे तिथं जर फिरणं वगैरे पण सोप्पं झाले आता हम्म हा हा. हा हा.